हॅलो हॅलो! आवाज येतोय का?
येतोय येतोय आवाज.
अच्छा!
ठीक आहे, मग बोला काय -काय टॉपिक घ्यायचं आहे आज?
असं ना, टॉपिक आता पण असा घेऊ शकतो. ऑनलाइन शिक्षण लाईक सॉरी ऑनलाईन एज्युकेशन, ऑनलाईन लर्निंग वर्सेस ऑफलाईन लर्निंग.
बरं बरं.
या विषयावर आज बोलू आपण मग.
ठीक आहे ना, चालतं.
हम्म, ठीक आहे मग करता का तुम्ही चालू कि मी करू?
करा करा चालू करा, मी नंतर बोलतो मी.
ओके! काय तरी मला असं वाटतय, आजकाल ऑनलाइन एज्युकेशन आहे. ते स्टुडंट साठी खूप इम्पॉर्टंट आहे. लाईक आपण म्हणजे फ्री आता लाईक आपण युट्यूब म्हणा किंवा पण ते खूप खूप सारे आपल्याकडे ऑप्शन्स आहेत, जेणेकरून आपण घरी बसून खूप काही गोष्टी शिकू शकतो, ऑनलाईन हेच्यामध्ये ज्यामुळे आपला टाईम असू दे किंवा आपलं जे काही एक्सपेन्स असतात, ट्रॅव्हल एक्सपेन्स वगैरा ते सगळे आप आपले वाचू शकतात. तर म्हणजे अ आप -आणि आपल्या आपण आपल्या टाईमनुसार कुठ पाहिजे तिथे बसून अ ऑनलाईन लर्निंग करणं एखादा कोर्स असू दे किंवा एज्युकेशन असू दे ते परिस्यू करू शकतो. मला वाटतं त्यामुळं ऑनलाइन एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे.
बरो- बरोबर आहे. बरोबर आहे, तुमचं ऑनलाईन एज्युकेशन पण इम्पॉर्टंट आहे म्हणजे जेणेकरून आपला टाईम असतो हे म्हणजे ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही टाइम वाचतो पण आता तुम्ही जर म्हणजे असं जस ऑनलाईन आणि ऑफलाईन जर, आपण दोन्ही जर आपण कमपेअर केले तर, ऑफलाईन बेस्ट आहे. का बरं, की आता तुम्ही आता समजा कोरोना मधलं एक एक्झाम्पल घ्या. कि जेव्हा मुलं असं ऑनलाईन अ करायचे क्लासेस वगैरे करायचे ते करायचे मोस्ट ऑफ दी जसे आता खेळ आता समजा शहर शहरी भागात नेटवर्कचा काही इश्यू नाही त्याचा पण त्याच जागी जर आपण असं एक अ म्हणजे गावाकडचा एरिया पकडला काय घ काय घेतलं समजा तर तिकडं नेटवर्क इशू राहायचा ते राहायचा तर मोस्ट ऑफ द जे मुलांच जे एज्युकेशन राहायचं म्हणजे जे ऑनलाईन वगैरे क्लासेस व्हायचे तर ते अटेंड नाही करू शकत म्हणजे अटेंड करू शकत नव्हते तर त्याच्यामुळे पण म्हणजे त्यांचा तो तेवढा पार्ट स्कीिप होन जायचा ना हा आणि जे म्हणजे आता जसं जेव्हा ऑनलाईन मध्ये राहायचे मुलं म्हणजे एकदम मन लावून नाही करायचे तेव्हा तर जसं म्हणजे ऑफलाईनमध्येध्ये जे आहे की म्हणजे आता समोर आपण जाऊ तिकडं आणि एक एन्वयरमेंट तयार होत एक ऑफलाईन क्ला लर्निंग एक एन्वयरमेंट तयार होते आणि त्या एन्वयरमेंटमध्ये आपण असं एकदम म्हणजे करू शकतो ना आपण अभ्यास करू शकतो एक एन्वयरमेंट राहत
हो तुमचं हे पण बरोबर आहे पण ते आपल्यावर ते डिपेंड आहे ना की तुम्ही आता ऑफलाईन क्लासेसमध्ये पण मज्जा करत असतात दंग करत असतात मग ते ऑनलाईन क्लास क् कि कस्णं किती कॉन्सन्ट्रेशन देऊन गोष्टी करणं हे आपल्यावरती पण डिपेंड आहे
ठीक आहे आपल्यावर इम्पॉर्टंट आहे ते बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे
हां पण काय म्हणायचंय आता जे काही खेड्यापाड्यातले लोक असतात जे ग्रामीण भागातले लोक असतात त्यांच्या म्हणजे लाईक त्यांच्या परिस्थितीनुसार काही लोकांना खूप सॅक्रिफाईस करावं लागतं की काहीना बाहेर शिकता जाता येत नाही म्हणा किंवा खूप त्यांच्याकडे म्हणजे त्यांचा पैशाचा इशू असू दे किंवा बाकी सगळ्या गोष्टी र त ऑलाईन करायला गेलं तर आपल्याला ऑनलाईनमध्ये असं कमी खर्चात सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे ऑनलाईनमुळे आपण खूप ख साऱ्या गोष्टी शिकू शकतो कमी एक्सपेन्सेस मध्ये तर मला वाटत की लाईक ऑनलाईन एज्युकेशन आणि ग्रामीण भागात पण ऑनलाईन एज्युकेशन आहे आजकाल सगळ्यांच्याकडं मोबाईल आहेत लॅप लॅपटॉप आहे मग ते ग्रामीण भागातले स्टुडंट असो किंवा शहरी भागातले स्टुडंट असो त्यांच्याकडे मोबाईल तर उपलब्ध आहेतच तर मग कमी एक्सपेन्स मध्ये ते खूप सारे ऑनलाईन क्लासेस असू दे ते करू शकतात आणि ते पॉर्च्युनिटी पण ग्रॅप करू शकतात
बरोबर आहे ऑनलाईन मध्ये म्हणजे खर्च वगैरे कमी लागतो ते ऍक्सेप सगळ्या गोष्टी पण ऑन ऑफलाईन मध्ये म्हणजे आता मुलं येतात ते येतात त्याच्यानंतर त्यांच्या तिकीट्स वगैरे आता ते समजा ऑफलाईन म तुम्ही ऑनलाईन मध्ये काही पण केलं तर मुलं आता आपल्याला नाही माहि म्हणजे जसं आपल्याला टीचिंग सर करतात तर सरांना थोडी माहिती असतें ना की समोर कोण बसलेला आहे ते तर फक्त एक मोबाईल समोर राहतो आणि ते अ म्हणजे शिकवत राहतात तर मग त्यांना नाही माह रा मग इथती राहत ना मुलं काय करतायत काय नाही आणि मोस्ट आ म्हण मी खण बाईल लावून देतात परत ते तिकडे कुठ तरी इंडत राहात ते राहतात म्हणजे त्यांच काम करतो तिकडे क्स होत होतोय तर ते ऑफलाईन क्लासेस मध्ये नाही होत ना ऑफलाईन मध्ये कसं असतं की तुम्हाला काही पण केलं तर एक टीचर पुढे असतो आणि तो एक एन्वयरमेंट तयार झालेलं असतं आणि तुम्ही काही पण करून तुम्हाला तिकड बसावंच लागतं फिजिकली पण म्हणा मेंटॅलिटी पण म्हणजे तुम्हाला तिकडे बसावचं लागतात ते
पण असं पण नाही ना काही मुलं फिजिकली तिथं असतात पण मेंटली ते दुसरीकडे पण असतात ऑफलाइन क्लासेसचा तुम्ही बोलला तर हा मममी क्. त असाल प तम फुली कॉन््रेटे फुली फोक जर करत असाल तर मग तुम्ही? खूप साऱ्या गोष्टी शिकतात. जर तुम्ही ऑफलाईन करत असाल आणि तुम्ही क्लासमध्ये असून जर तुमचं लक्ष बाहेर असेल. तुम्ही कॉन्न्ट्रेश कॉन्न्ट्रेटर नाही आहात. तुमच फोकस वेगळ्याच गोष्टीकडे इकडे तुम्ही आहात क्लासमध्ये आणि तुम्ही फिर. तुमचं मन फिरतेय अमेरिकेत तिकडं तिकडं तिकडं इकडं. त्याचा काहीच उपयोग आहे ना मग ऑफलाईन तुम्ही म्हणताय मग आपण एवढे पैसे घायचे स्टुडंटसाठीठी की खूप आता ए्युकेशन सिस्टीममध्ये पण खूप पैसा लागतो कुठ तरी क्लासेस म्हणा किंवा हे ऑफ लाईन वगैरे लावाायला अकॅडमी वगैरे म्हणा लाखो रुपये खर्च होतात. मग एवढ्या पण सग घालायच्या पण त्या स्टुडंटची मेंटॅलिटीज नाही आहे तिथं करायची. तो त्याच काही वेगळंच चालू असतोय मग काहीच अर्थ आहे ना.
ह तुमचं पण बरोबर आहे म्हणजे सर्व्या गोष्टीमध्ये ऑनलाईन पण ठीक आहे. पण मला पर्सनली तरी नाही आवडत ऑनलाईन की आता आता जसं ऑनलाईन आधी न होतं. जस कोरोना आला आपल्या इंडियामध्ये त्याच्यानंतर ह्या ऑनलाईन पद्धती चालू झाल्या. त्याच्या पहिले सर्व ऑफलाईनच होतं. आणि जस पहिले जस अ शिक्षण झाल होतं आधीचं. तसं एकदम म्हणजे पद्धतशीर होतं त्याच्यानंतर जसं ऑनलाईन चालू झालं मोस्ट ऑफ द मुलां मेंटॅलिटी पण चेंज झाली मोस्ट ऑफ आता जस ऑनलाईन तुम्ही आता ऑनलाइन जसं एक्झाम म्हणजे एक्झाम होते ते होते काही क्लासेस होते ते होते मुलं काय करतात.
वेट वेट फेट वेट वेट वेट वेट मला आता कॉल येतोय ट्रेनरचा
ठीक आहे ठीक आहे.
चल ठीक आहे बाय.
ठेवू का मग
हो हो हो.
ठीक आहे ठीक आहे बाय बाय बोलू नंतर ठीक आहे बाय.